येतोय
हा येतोय
हा तेच मगाशी थोडीशी रेंज कमी होत होती ना? ते कस. तुमच तिकडं कमी का रेंज?
नाही फुल हाय.
हो, का अच्छा हो हो येतो येतोय ते काही वेळेस रेंज पण हे दाखवत. होतय आहे ना, त्याच्यामुळे पाहुत इकडं कमी होतं.
मेसेज येतात ना, त्यामुळं ते आवाज तुम्हाला कमी जास्त येत असेल.
हा हा. त्याच्यामुळे तेच आता ते बाकीचे टास्कचे राहिलेले आता आजच्या आज कंम्प क्प्लीट होण तर शकेल कारण माझे काय झालं. म ते रेंज वगैरे सगळं जात होतं पावसामुळे पण. आणि कार्या ॲपला पण प्रॉब्लेम येत होता.
हा ह
त्याच्यामुळे हेच झालं असं प्रॉब्लेम झाला.
किती राहिलेत कॉल तुमचे?
अ आता ट सोळा हा सतरा बाय बोहुता.
हम्म माझा अजून एक पण नाही झाला म्हणजे मम्मी माझी करते ना.
अच्छा अच्छा.
मंग तिला कॉलवरर बोलता येत नव्हतं मंग ती म्हणे तू बोल कॉलवर बाकीचं मी करते.
अच्छा अच्छा.
हम्म ठीक हे म्हणलं मी बोलतोय कॉलवर.
बरोबर हे काहीतरी कॉल कमप्लीट व्हायलाच. पाहिजे बुआ.
पाहिजेत ना हा ना, आण ते आता ओपन केलं ना, आज तास कालं तिला.
हो का अच्छा अच्छा हा ते. पहिली अगोदरची कंप्लीट झाल्यावरच मग येतात ना ते.
हो ना मंग तिला बोलंम थांब मी कॉल करून देते तुला कंप्लीट. आ म बाकीच तू करशील ना, बरोबर तिला घरात बसून तेवढाच आराम.
हो ते त आहे. त्यांना घरामध्ये आणि बोलायचं कोणाशी कितीक लोकांशी असं होऊन जातं ना म.
हा ना कॉलवर भरपूर म्हणजे भरपूर बोलाय लागतय. मंग त्यामुळ आणि समजत पण नाही कसं तिचं वय जास्त आहे ना जरा. म आणि कॉलवर बोलायला जरा कमी वयच आहेत ना, बरेच जण. मंग असं काय बोलायचं त्यांच्याशी समजतच नाही तिला.
नाही ना, आणि मिळत पण नाही ना, लोक असे म्हणजे आपल्याला कॉलवर लगेच. काहीचे कम्प्लीट झाले असतं काहींना वेळ त्या वेळेत नसतो.
हा ना, तेच ना, आणि तिला घरातली कामं पण असतात. मंग सगळं ऍडजस्ट होत नाही नाही का टायमिंगला.
अच्छा अच्छा मी मागे तुमच्याशीच बोलली ना.
हो माझ्याशीच बोलला ते माह्यासा नंबर होता हा हे.
हा तेच मी म्हटलं नाव वेगळं आलय भो ह्यावेेळेस असं. त्याच्या मुळ म्हटलं विजया.
हा विजया नाव आहे माझं.
हां तेच झाली तुमची कामं?
हो हो मम्मी नाच केले सगळे मला आराम करायचाय ना.
हो का.
हो मंग तीन सगळे काम केली आणि दवाखाण्यात गेली तिला म्हणल येजा दवाक खाण्यातूनत जरा बर वाटत नव्हत आणी हे पाऊस बघताय ना तुम्ही सार का जिरी मरी जिरी मरी
हो ना माझ आणी धड कामही होत नाही आणि धड असं थांबायला पण होत नाही असं हुन जातं.
हो ना.
असं. म्हणजे भुरभूर झाला की असं वाटत. नको कामाला म्हणजे काही अडथळे येतात ना. आणि थांबून गेला की, असं वाटत की उगीचच आपण घरात आलो असं होऊन जात.
हो हो हो आणि कस सकाळच पाऊस येतोय. परत ऊन पडतोय. परत पाऊस येतोय म्हणजे, कोणतं काम करू हे पण समजना व्यवस्थित
बर तेच ना मग तेच होतय ना. मग म्हणजे धड इकडची कामं कराय ची. धड इकडेच ते काम सोडून. इकडची काम करायचे असं होत ते एक तर धडधड कोसळून जायला पाहिजे. म्हणजे एक कसं आहे सगळ्या गोष्टींना पुरेसं पाणी वगैरे मिळालं की. मग ते काम पूर्ण होतं बऊ असं.
हा ना. नाही तर संध्याकाळच्या टायमिंग मध्ये जरी रातभर पडला तरी बरं होईल ना. दिवसभर माणसांची कामं तरी होतील. शेतीतली
बरोबर आहे बरोबर आहे. खरं तर ते रात्री न पडून गेलेला चांगला म्हणजे सकाळच्या उन्हाने ते अ म्हणजे जमिनीला पण उब मिळते. आणि आपल्याला पण मोकळं होतं ब असं.
हो ना.
तेच तेच चांगलं असतं रात्रीतन पडून गेलेला. तिकडचा पाऊस कसा आहे. म्हणजे असं भुरभुरच असेल ना की अ म
हो. असं, सकाळी जरा होता जोरात परत अ ऊन पडलं. सकाळी अ दहा पर्यंत ऊन होत. म्हणजे सकाळी पहाटेचा पाऊस होता. परत ऊन पडलं दहापर्यंत. परत म्हटलं हा आज नाही बाबा बरं झालं. पाऊस नाही. मगाशी एक वाजल्यापासून डबल चालू झाला भुरभुर. येतोय उघडतोय, येतोय उघडतोय. असाच होतोय. मग आज पाऊस नव्हता. म्हणून तिला, म्हटलं जा दवाखान्यातुन जाऊन ये. तर आता पाऊस असा करायला लागला.
बरोबर.
आणि त्यात विषय कसा आमच्या गावाला गाड्या वगैरे नाहीत ना. मग आपण कोणाच्या गाडीला हात करेल तेवढंच, नाहीतर चालतच जावा मग.
तर आता गाड्या सगळ्या गावांना द्यायला पाहिजे. म्हणजे कारण कानाकोपऱ्यात रस्त ते झालेले आहेत. त्याच्यामुळे गाड्याच पाहिजेच ना. निदान ठराविक तीन वेळेस तरी गाड्या पाहिजे अस.
बस काय आमच्याकडे तर रिक्षा सुद्धा नाही. म्हणजे असं ते म्हणतात ना जीप वगैरे ते सुद्धा नाही. आमच्याकडे भेट मग असं कोण तिकडे त्या साईडला जाणार वगैरे असेल ना. कामा वगैरे म्हना त्या माणसाला अनोळ खी माणसाना हात करून जाव लागत. पण ते आता परिथिती ती राहिलेली नाही.
नाही ना असं. कोणालाही ह जात. कोणाबरोबरही जाता नाहीेत बुवा असं पण होऊन जातं. ते खरा पाहिजे म्हणजे गावात निदान एक दोन जणांनी रिक्षा म्हणा. असं काहीतरी घेऊन घ्यायला पाहिजे.
हा ना. आमच्या गावात कस होतंय. आता बघल त्याच्या घरी गाड्या आहेत ना. आणि जास्त कोण रिक्षा न जायला मागतच आता पेट्रोल वगैरे किती महाग झालेय. तर रिक्षावाल्यांना पण परवडलं पाहिजे. मग ते पैसे द्यायला जातना रिक्षांच ना.
करतात पुढे माग बघतात.
आ त्या बहुतेक गावांमध्ये जे असतात ना सिक्स सीटर वगैरे अशा रिक्षा
तर तशा असतात म्हणजे बरेचसे अशा
हा बर म्हणजे बऱ्यापैकी गावातन आहेत आमच्या पण होती पहिली पण ते रिक्षावाले वगैरे ड्रिंक वगैरे करायचे ना
हा हा
मग एकदा काय झालेला एक रिक्षा पलटी झालेली मग
हा हा हा तेपणप ते विद्यार्थ्यांना वगैरे मग किती प्रॉब्लेम येत असेल ना जर कधी जायचं म्हटलं तर
हा आम्हाला म्हणजे अ दो एक दोन किलोमीटर चालतच जाय लागतं जर जायचं असेल तर आणि सकाळची एक बस असते फक्त सहा वाजता मग तेवढीच एक सहा लाव बस असते मग जे सकाळच्या कॉलेजला वगैरे जातात तेच नाही बरं आहे म्हणजे दहा वाजता अकरा वाजता कॉलेजला जातात ना त्यांचं खूप अवघड आहे त्यांना पालकांना नेऊन सोडावंच लागतं पॉईंट पैसे
आणि एका वेस म्हणजे येताना पण ती बस पाहिजे ना मग सकाळी गेलं तर
हो येताना आपण मग तिथून एक फटा आहे आमचा तिथ सोडतं मग तिथ एक दिडकीलोमीटर चालत यालाला गते
हो आणि तो रस्ताही पक्का नसेल ना तो रस्ता पक्का काण असल
असत सिमिट सर असतय सॉरी डांबर असतय चांगलं आहे पण बसच येत नाहीत आणि गाव पण बरच मोठं आमचं
कसं मोठय मग त त्यांनी मागणी करायला पाहिजे ना कि बा आम्हाला बस पाहिजे प असं काही ने
अशी मागणी केली म्हणजे विद्यार्थी काय करतात अर्ज वगैरे करतात डेपोला वगैरे तेवढ्या पुुरतं चालू करतात परत बंद करतात
असं करत मग विद्यार्थी तरी काय करणार ना आणि अ प्रत्येक विद्यार्थ्यांचं वेगवेगळं रुटीन असतं ना
हा ते पणे
घरी यायचं जायचं म्हणजे काही क्लास करतात काही करत नाहीत
बरोबर आहे
त्याम प्रत
पण ते एवढी गैरसोय नाही करूब असं एस टीच्या ह बघायला पाहिजे म्हणजे गरज कायबो असं प्रत्येक गावाची
कारण आता आपण एवढं पुढे चाललो आहे तर मग गावांना तर ते दयलाच पाहिजे ना मेन सोयी असं पण असतं
आता कसं झालंय जास्त करून श शहराकडंच बस वगैरे वळल्यात ना
हा पण मग ते सोयी तिथच करून उपयोगात नाही ना ग्रामीण भागात जर अस तर मग
ते त्यांचं म्हणणं काय होत त्यांचं म्हणणं काय होत की खेडे गावातनी कस जास्त सीट वगैरे मिळत नाहीत त्यांना. एखांदी सीट आता भरप भरपूर सीटा असतात मग त्यातले दहाच सीटा जर पॅक झाल्या, तर बाकीच्या त्यांना परवडणार काय एवढ्या लांब येणं मग त्यामुळ ते करत नाहीत.
पण ते गरज ये बघ पण गरज आहे ती म्हणजे ते आणि शासनाने पण तसं लागू केलय ना प्रत्येक गाव तिथे बस असं म्हण तात ना काहीतरी म्हणजे तुम्हाला ते पाहिजेच म्हणजे असं.
हो ना.
ते खरं सतत च डिमांड करत राहायचं मग त्याच्याने ते थोडंसं जागरूक होईल.
हा. ते मग सरपंच आहेत ना आमच्या गावचे, त्यांनी आपली सकाळची आमची आमच्या टामिंगला तर सकाळची पण बस येत नव्हती सहाच्या मग आम्हाला पहाटे पाच घरातून निघायला लागायचं पूर्ण अंधार वगैरे असायचा का तर जर सहाची बस आम्हाला फट्यावर जाऊन पकडायची असेल म्हणजे दुसरी कोरेगाव मार्गे येते. ती जर बस पकडा ची असेल तर आम्हाला पाच वाजता घरातन निघावंच लागायचं. का तर आमच्या घरी गाडी नाही चालत वगैरे जायचं मग टायमिंगमध्ये पोहचलं पाहिजे ना.
हो बरोबर आहे ना.
मग ते सरपंचने आमच्या गावच्या कशी तरी सकाळची बस चालू केली. मध्यंतरी झालेली दुपारची पण चालू पण डबल बन असंच होतं. पंधरा एक दिवस चालू राहते परत बंद होते. हा मग ते सरपंचनी तरी काय करायचं काय म्हणू बघायचं असा विषय हो
बरोबर बरोबर आहे.
का तर बरेच कामं असतात तर सरकारला पण भरपूर कामं असतात.
हम्म. प ते म्हणजे त्यांना प्राधान्य द्याला लोकांना प्राधान्य द्यायला पाहिजे बस असं. जरी तु ची लाक कामं असोत पण जे गावांच्या गरजा आहेत त्या पूर्ण करायलाच पाहिजे.
अज असत. चालेल ते आपलं काउंट कमी काउंट झालेलं आहे. पुढचा नंतर करू वाटलस तर हं. थँक्यू.